हॅलो.
हॅलो.
हॅलो हा.
हा आवाज येतोय का हा
येतोय येतोय आवाज येतोय. होय जेऊनच बघा जेवलोच आता सगळी हम्म मग
भांडी घासून सगळं आवरा आवरी करून
होय होय. भांडी काय अजून घासली नाहीत खरं अजून आमच्या दोघी जेवल्यानंतर मग. चार वाजता घासणार. त मी आव
हा हा म होय आवडल ना परत आले ते.
हा. आज काय सुट्टी?
काय नाही आता आतासं सुट्टी घटलो आहे घरातच आहे ह मुलीची तब्येत जरा ठीक नाही. एकतर वातावरण असं का एकदम दूषित असल्यासारखं हय कशाच काय?
होय. आणि पाऊस म्हणजे कमी जास्त आहे ना एकदा ऊन पडते त्यामुळे पोरांच्या पण तब्यती बिघडयला लागल्यात. आता आमच्यात पण दोघीना झाले तसं. दोघी ना दाकवू हा हा ह ह औषध घेतलं का नाही मग.
घेते की औषध औषध तोंडाचं आणलं इंजेक्शन. घेऊन आली ते. उन्हाळ्यात.
पोरं पण काय आहे तर हे दुकानातलं हे ते खातात न जास्त त्यामुळे पण जास्तच होते.
होय.
हा ह. उद्या सुट्ट्या आहेत. चालू असत हे करून द्या ते करून द्या आमच्यात गप्प बसत नाहीत.
घालायच संधा काही इडलीला भिजत काय इडल्या आंबोळ्या होतात.
तेच सकाळी आता घातलं इडली का भिजत आता संध्याकाळी हे करून उद्या सकाळी करायचं मग.
होय कायतरी करतच राहाय लाग ोगच ती मु पोरांचं पण पोट भरतेय आणि आपल्याला पण ख भर पडतय ते.
हो आणि सुट्टीच जरा कस निवांत असते जरा म्हणजे वेळ करायला वगैरे वेळ झाला तरी पण लतोय.
चालतंय, होय.
म्हणूनच रवि
काय काय काय करायचंय आणि
ह.
आपल्या बायकांसाठी तरी तो मोठाच प्रश्न आहे सॉट.
एक एकाला एक नको असतंय तर दुसऱ्याला तीन नको असतंय असं आहे. त्यामुळं काय सगळी म्हणजे आमचीच पंचायत होती या कुणाला काय घालायचं आणि कुणाला काय नाही.
फूलाला काय घालायच नाही होय.
आता आमच्या तर आता इडलीला भिजत घातले तर एकटीला पाहिजे असत आप्पे एकटीला पाहिजे असते इडल्या.
आंबोळी होत्या उत्तप्पा होतय सगळं होतंय त्या ते एकदा भिजत घातले ना त्याच चार.
होत होत. होतय की होतंय सोडा पण प्रत्येकाला त्या त्या वेळेत एकच एका वेळ करणार ना. ते एकाला वेगळं पाहिजे एकाला वेगळं पाहिजे मग ह्याचात. वेळ जातोय सगळा.
होय अखका दिवस सात रविवारी त्यांची सुट्टी असते ना आपल्याला डबल काम असतंय.
होय आता तोपर्यंत चार तीन चार वाजले की नाही मम्मी काहीतरी दि की ग. कर कि ग असं करतात.
होय आणि त्यांच्या आवडीच पाहिजे आपल्या आवडीचं नाही.
होय मग आता चार वाजली काय तर मग रव्याची भज्जी भिजी काय तर करून द्यायची. चालू असते आमच्यात आमच्यात सासूबाईसनी पण जरा सवय हाय अ काय हा आता पाऊस बीऊस लागला की बाहेर पाऊस पडयला काय तर खाऊ वाटते ना. त्यामुळं मग भजी खायाच एक कप चहा प्यायचा मस्त वाटतय जरा.
होय भजी तळण तळ्यालेल लय आवडते मग पाऊस पडाय लागल्यावर.
होय होय. रव्याची भजी करून बघा की रवा एक अर्धा तास आधी भिजत घालायचा.
हा.
आणि ना भिजत घातल्या कीनी मिक्सरला फिरवायचा
हा.
त्याच्यानंतर ते फिरवलेलं मिश्रण की नई सगळं त्यात मिरची एकदम बारीक कांदा चिरून बारी ती कोथिंबीर जरा सोडा टाकायचा
हा.
आणि सगळं कणी मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि एक एकजीव झालं की एक ध पाच पाच मिनिट ठेवलासा तरी पण चालतय पाच मिनिट ठेवायच आणि हा भिजत ठेवायचं पाच मी मीठ बीठ आपल्या चवीपुरतं सगळं घालायचं. मीठ सोडा कोथिंबीर चिरलेला कांदा बारीक मिरची बारीक चिरून टाकायची हम्म. बघा करून आता आणि म नंतर की नाही भजी करायची तेलात सोड्याची चमच्यान येते.
हा हा.
छान होत्या आता मसूर छान होत्यात.
काय मी बघते की कारण रव्याचा भजी मी मी केलेलाच नाही येत. कधी म्हणूनच म्हंटलं तुम्हाला त्याची रेसिपी कशी
अर्ध तास कराचा आधी अर्धा तास पंधरा मिनिटं जरी घातला तरी चालते.
भिजत घालून आणि परत मिक्सर ला लावायचा.
हा परत मिक्सरला जरा फिरवायचा रवा कसा मोठा मोठा असतो ना जरा. म्हणून जरा फिरवायच हा भारी झाल कि मग आपल्याला पाहिजे तसं घालायचं कांदा कोणाला जास्त आवडे कोणाला कमी आवडतोय. त्याता प्रमाण घालायचं नाही नाही एकदम बारीक चिरायचा हुबा नाय.
हा का.
बारीक चिरायच एकदम बारीक मिरची पण बारीक हा इ ह्या आपण म्हणजे भजीला कसा मोठा मोठा घालतो ह्याला बारीक घालायचा. रव्याचे येत ना ती भाजी म्हणून बारीक चिरून घालायचा आणि सोडायचा मग. हम्म हम्म हम्म मग आवडलं तर परत करशीला आणि नवर हा. तेच की आज पोरं पण घरात आहेत आमच्यात सारखं चालू असतं हे करून दे होय
आमच्यात तरी काय बोलायला नको आच्यात पोर कमी खरं पोरांच्या पप्पाला लय लागतं. हे असलच होय असलच काय केलंय आणि तस आणि ते पण असं झणझणीत पाहिजे.
हा हा चरचरीत एकदम.
हा ते उगाच सपक बिपक काय नाही.
होय नॉन व्हेज वगैरे काय खाताय का खाताय का नाही.
खात कि शुक्रवार प्रत्येक शुक्रवार उजाडला म्हटलं की पहिला आणाय लागतय.
हा हा ह आमच्यात पण असतंय वरचेवर रविवारी शुक्रवारी आमच्यात पण ठरलेलंच आहे हम् खरा नॉन व्हेजच बरं पडतय आओ. एका वळेला केले की निदान दुसऱ्या वेळेला म्हणजे एवढं काही जेवण करायला लागत नाही.
सकाळीच केलं की मग सकाळ संध्याकाळ दोन टाईम होऊन जातया.
तेच की म्हणजे गरम भाकरी जरी केल्या तरी पण चालतय संध्याकाळच्या जेवणास टेन्शन नाही. सकाळी केलं तर हे वेजला‌. सगळं म्हणजे सगळं परत करायला लागतय होय. तेच की ते वेगळंच ते आणि गरम पाहिजेत.
होय घ
आता मी भाकरी के नाही तुम्हाला घर भाकरी केल्यात मी आता दोन ला.
हा.
आता गरम भाकरी केली आणि मग वाढलेय ना होय. या दोघी नाना गेलो शाळेत तिथं. तास अर्धा तास. केला ज मुलगीच्या प्रॉब्लेमला हो त्यामुळं. ते म्हणजे आता दुरुस्त करून घ्याय सांगितलंय. त्यामध्ये तर शाळेतच मला अर्धच गेला. ह नाव गाव म्हणजे गावाचं नाव जरा चेंज झालंय.
हा हा हा.
मग ते म्हणजे. असं नाही म्हणत त्यांनी तुमच्या पद्धतीत म्हणजे चेंज करून घ्या आता जे नाव आहे तेच करून घ्या म्हणत. तर.
हा नाहीतर मग ते परत थडं पण प्रॉब्लेम येतात पोरांना.
तेच म्हणल्या परत. तुम्हाला म्हणजे मुलगी मोठी तर दहावी नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होणार म्हणाय लागली आत्ताच करून घ्या.
होय होय लहान आहे तोपर्यंतच सगळ्या गोष्टी करायला लागतात. ते लहान आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या बऱ्या पडतत्या.
हो नंतर मोठे झाले मग आपल्यास तू त्रास आहे.
होय एकतर वय जास्त झालेलं असत त्यांनी. अधिकित्या कोण कोण असतात ते बदललेले असते आत लक्ष देत नाहीत. आज नको उद्या या हेलपाटावरारीच महाग करून ठेवतत‌
हो आर तुम्हाला पटणार नाही मी दो तीन वेळा जाऊन आलो. इथं हच्यात म्हणजे आधीच्या शाळेत. नीच्या मुलीच्या माझ्या तीन वेळा जाऊन आलो परत.
हा.
त्यांनी काही मनावरच घेतलं नाही चेंज करून द्यायचं नाही तुमच्या ह्याच्यात असंच आहे असंच करा. असंच आ त्या मॅडम म्हणताय की आम्ही काय चेंज करू शकणार नाही हे म्हण. ् आम्ही तुमच्या दाखल्यात आहे. माण लिहि म आता म म्हणलं मी. काय करायचं ते सांगा म्हणलं म म्हणा. बघ म आ समवारी सांगतो म्हधल्या अडेट वगर करायच. म्हणजे करायला लागत असलं तर तुम्हाला करून घ्यावं लागणार म्हणागल्या.
हा हा जर म. मग ज् जन्माचा दाखला असतो का नाही तर जनमाचा दाखला त्याचा जेरॉक्स. काढून ठेवला तला की पहिलाच घरात तुम्ही ह मग त्या.
हम्म.
हा मग ते जॉरॉक्स वर बघा ते तिथं नाव चेंज झालंय का जर ते तिथं नाव चेंज झालं असेल ना. तर ते जिथं जन्माची नोंद झाल्या का नाही तिथं जाऊन ते तुम्हाला व्यवस्थित करावं लागल.
होय मग आता तसेच तसच म्हणा लागल्यात मिस्टर पण आमच तसच म्हणाय लागल्यात. हे आता म्हणजे जिथं ज अं हे झाले की नी तिथं जाऊन त्या परत अपडेट करून करावं लागणार म्हणा लागल्यात
हा होय तसच होतं आता माझ्या चुलत बहिणीच्या मुलाचं झालेलं बघा. आडनावा कायतर तिचं बदल होतं म त्यानी जन्माचा दाखला नेला पोरग तिसरीला का चौथीला कायतरी होत म तेव्हा तेच्या लक्षात आलं की नाव वाच तय ह्यात. चुकले ते आडनाव चुकलेलं तेज मग त्यांनी मग तिथं जिथे ज्या दवाखान्यात डिलिव्ही झाली तिथं जाऊन चौकशी केली तिथनं काळ आलं तिथे नगरपालिकेत गेले मग नगरपालिकेत गेलीत तिथं तेज नाव व्यवस्थित केल आणि नंतर मग तेजा शाळेच्या शाळेमध्ये जाऊन दिलं.
होय मग तेच की आत्ताच म आम्हाला पण आ त बघायला पाहिजे नाइ तर नंतर कसं आता मोठ्या होतील तसं आम्ही पण दुर्लक्ष करणार. आणि म व लक्षात म्हणजे कस होतंय रोजच्या कामात जाऊदे होत असलं आता जमा केलाय राहुदेत परत बघ
होय हा नंतर आइन टायमिंगला मागितलं की मग घोळ होतोय मग ते वरिष्ठ अधिकारी कोण असत्यात ते बदलत्यात म नवीन कोण येत्यात म त्येनी लक्ष देत नाइत.
गं गेल्या लक्षात येत्यय की अग अरे बापरे त्याच वेळी केल असत तर बर झालं असत असं वाटतय ना.
म ते जेव्हाच तेव्हा आणि एक आता आहे ते थोड्या पैशात होईल अजून दहा वर्षांन म्हणलं का नाय हेजा टिबल चोबल पैसे घेतील. पण पैस्या शिवाय कुठलं काम होत नाय आणि ते आणि महत्वाची गोष्ट
होय होय नाही आता सगळीकडे तसचं आहे आहो पैसे दिल्याशिवाय कोन करतच नाइ.
आता आमच्या सासऱ्यांचा शाळेचा दाखला काढायचा होता अं जातीच्या दाखल्यासाठी
हा हं हं.
पहिला एकदा काढून आणलेला. आणि तो कुठं आणून ठेवलाय त्येनी तेच्याच लक्षात नाही म दुसऱ्यांदा काढायचा होता हा.
परत काढायसाठी परत आता सगळं हे कराय लाग
परत आणि सगळं द्यायवं लागलं काढला होता सोडा सगळं द्यायला लागलं वरून आणि त्यांना पैसे द्याय लागल्या किती सालाला शाळेच किती आणि साल शोधून काढायच आम्हीच ते त्यांना नेऊ दाखवाय आम्हीच ते सगळं आम्हीच करायचं फक्त त्येनी नुस दाखला हातत द्यासाठी का नाही चार हजार रुपये घेतल्यात चार हजार रुपये घेतल्यात चार चारहजार रुपये घेतल्यात.
होय म भरपूर घेतल्यात कि वो
म जुना दाखला एवढा मिळाला की एवढा जुना एवढा जुना दाख ला आम्ही शोधून काढलो म्हटल्यावर‌.
होय म तेच कि त्येना आता महत्व आलंय ना कारण अगोदर सगळं त्येच्याकड रेकॉर्ड असतंच
ऑनलाईन वर नुसतं नाव जर टाकलं तर माणसाचा पूर्ण मागच्या जन्मापासूनचा डाटा निघतोया. तासलं एवढं विज्ञान पुढ गेलय. खर जे आपल्या सारख्यांना कळत नाइ त्यामुळ आपल्या आपल्या सारख्यांना पैसाच घालायला लागतोय.
हो आपल्याला कसं वाटतंय जाऊदे तिकडं आपण एवढा विचार करत नाइ हो जाऊ दे देऊया पैसे असं होतय.
होय वेळ
होतय काम आपलं वेळेत होतेय कुठे फिरावं लागत नाही काय नाही त्यामुळे आपण म्हणतोय जाउद्यात. गेलं तर खरं आपल्या वेळेत होतय ना त्यामुळे द्यायला बघ देऊन रिकाम हुतोय आपण हम्म.
ते तसचा तसच. चालया ज्यांना माहित नाही त्यांनी आपले पैसे वाटत बसत्यात आणि ज्यांना माहित ते हुशार आहेत ते आपल्या. आपली आपली कामं बिनावेशाची करून घेतात कुठं बी जाव. ता शाळेचं ऍडमिशन म्हटलं का नाही जिकडं, तिकडं असत चालय कशात ना, कशात कायत घोळ काढत्यात.
होय आता शाळेत. तर काय म्हणते ज फी अगोदर फी भरा नंतर काय असेल दीप
होय व्हय शाळेत पोराला नेऊन दाखवायचं.
अ होय आता दोन दिवस झाले आता क महिना झालाय बघा मी नीम्मी फी - फी भरली या. नीम्मी मी फी भरली हो मुलगीची माझ्या तो पर्यण म्हणजे मॅडमने चालू केलाय अ. फी भरून घ्या तेवढी अहो म्हणलं भरते की.